आपला क
म कर.
काय करताय?
ण आवर ना.
हो आवल ग ब
जीवन कर का
अ.
दोन झालं की नाही.
जेवण झालं. जेवण त्यां केलं भांडी बिंडी घासून मुलगा येतो ना शाळेतून हा. त्याच त्या आल्यावरती त्याला जेवण देन जावे आता झोपेल.
ह.
दोन वाजता. हा
करंत
ते साडेतीीन वर्षाच आहे ते
हम्म
जातो स्कूलला तर इंग्लिश मिीडियम ला घातलंय तेवढं साडेआठ ते साडेबारा पर्यंत नाही लांब आहे दोन अडीच किलोमीटर आहे येणं जाणं सोडत्यात न्हेऊन पप्पा बा आजोबा कोण तर न्हेऊन सोडत्यात आणत्यात हम्म गाव आम्ही पण तुमच्यासारखंच आहे हो गावाच्या बाहेर राहतोय
बायर जायचंय राहायला
हा मळ्यातय त्यामुळं
मळ्यात असला की मग जरा हा प्रॉब्लेम येत
हा न्यायच आणायच लय प्रॉब्लेम
मग कोणतरी लागतयच माणूस घरात सोडायला आणि आणायला
लागतयच होयच की
ह स्कूल बस वगर नेत्यात की आजूबाजूची कोणत असतीलच की
नाही ओ इकडं जास्त वस्ती नाही ना त्यामुळं स्कूल बस नाही येत मग आहे ते ह्याच्यापेक्षा मोठी आहेत ह्याच्या बरोबरची नाहीत त्या त्या वेळेला जाणारी पाहिजेत की मग ह्याच्यापेक्षा मोठे त्या नाहीत मग ते हितले कसे सगळीजणं न्हेऊन सोडतात आणतात असच असते त्या मग स्कूल बस नाहीच
कसं बरं पडतेय का
हा त्यांचं त्यांनी न्हेत्यात त्यांच त्यानी आणत्यात ते बरं पडतंय पण हावे पण केल्ति मागणी पण नायत चालू झालं तुमचा टास्क आत्ता सुरू झालाय का
होय आत्ताच झालाय माझे पण काही जास्त झाले नाहीत अजून पण आत्ताच चालू झालंय काय
न नाही माझे तरी पण दोन चार दिवस झाले चालू झालंय
हा हा
हो
माझं पण आता झालंय चांगला
हा हा किती कॉल झाले मग
हॅलो
हा हा ह झालंय माझं आता लास्टचं दोन राहिलेत
हम्म
आले किती
हा कम्प्लीट झालं अजून पुढचा टास्क काय नाय आलेला आता बघूया कधी ये मग तुमच्याकडं असते गौरी गणपती असते का नाही
हा असत्यात की गौरी गणपती जोरात असत्यात
हां हां हां गौरी अशा स्टँडवरच्या असत्यात
नाय नाय तशा नाय बसवत आम्ही
नाय.
नाय आपण आणतोय ना गौरी त्याच असत्यात. तुमच्याकडे कश्या असत्याते हा कळशितल्या.
हा हा आमच्याकड असतात स्टँड वर उभा करतो आम्ही.
हा.
मुकोटे वगैरे आहेत आमच्यात.
हम्
ते कसं. तुझी सजावट भारी असते तुमच्यािथं हाडी कुंकला जात असशिल की मग.
होय जातोय की. घरी बसवतय मग स्टँड वरच्या.
होय होय. असतंय.
त जास्त असत्यात ते मुकळते साडी घालायचं तयारी ते जास्त.
होय होय भरपूर करायला लागेल दो गणपती आले म्हटलं की पाच सहा दिवस त्यातच जातात. पाच सात काय भरपूर जातात. आधीच ते झाडून बेडे काढायचं प्रत्यक गणपतीचं डेकोरेशन. मग त्यात दोन तीन दिवस गेले की परत आणि गौरी येतात. गौरी यायच्या त्या दिवशी सगळ्यांच्या घरी जाऊन ते गौरी घ्यायच्या.
ते गणपतीतले अठ दहा दिवस जरा गडबडीतच असतात सगळ्यांचे. रोज काही ना काही तर असतय चालू.
तेच आणि गणपती बाप्पांना रोज काहीतरी नवीन नवीन खाऊ.
होय नैवेद्य का तरी नवीन नवीन करायचं. मंडळ मग तिथन जवळ आहे क नाही.
होय मंडळ अ भरपूर मंडळ आहेत आमच्या इथं अहो. ते कस गावात आमच्या इ इथं पण एक बसतो असा मळ्यात म्हणून.
हा हा.
गावात असतो तो मोठा असतो भरपूर असतो त्या जेवण बेवण असतेंय महाप्रसाद.
हा.
हम्म.
ह ह मंडळ जवळच आहे त्यामुंळ रोज संध्याकाळी आरतीला.
हा हा हा जायला येत.
गौरीच्या मला पण कस गौरी भरून आणताना मळत आम सगळ्याजण एकत्र असतोय नाय.
हा म्हणजे प्रत्येकीच्या घेऊ लागायचं.
हा त्यामुळं म्हणजे छान असते सगळीजण आपापल्या गौरी घेऊन. एकाच ठिकाणी भरतोय नाही आम्ही हा मग ते. सगळे भरून आणताना. वाजवत आणायचं म्हणजे छान असतंय असं एकत्र सगळं साजरं करत्यात.
हा आमच्या इथे नाही प्रत्येकाच्या घरी. जाऊन वेगवेगळी घ्याची हा.
म्हणजे तुम्ही आपली घरून आणि तिकडाने जाताय का
हा आपली भरून आपल्या भरायला त्या सवासनी बोलवायच्या आणि परत. मग आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांचं पण भरून त्यांच्या आरती देन करून. त्या व्यवस्थित त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून मग यायचं असं असते.
आपल्या गैरी आपणच तुम्ही आणत नाही काय दुसऱ्यांना आणायला सांगता.
नाही नाही आमच्या गौरी आम्हीच घेतो पण ते सुवासनी ते भरायला ते ना आम्ही बोलवतो ना प्रत्येकान कायतरं कायतरं घालावं असं म्हणतात ना
हा हा ह
म्हणून त्यांनी पण यायचं आपल्याच्यात आणि आपण पण त्यांच्यात जायचं असं
हम्
हा
आम्ही कस ते एकाच ठिकाणी पूजा करतोय नी मग तिथं सगळ्याच गौरी असं ओळीने मांडलेली असतात नाही मग आम्ही प्रत्येक जण सगळ्या गौरींची पूजा करतो त्यामुळे काही तिथल्या तिथं होऊन जातंय ते
जातंय होय हो
आमच्याना काय सगळं एकत्र सांगतोय मग मग एकाच ठिकाणी यायचं मग पहिला अ अ हिचं मंडळाचा गणपती असतोय कणी तिथं सगळ्या गौरी नेऊन ठेवतोय आम्ही
हा
आणि मग तिथन मग सगळेजण गौरी आपण आपल्या गौरी उचलायचं आणि मग आपापल्या घरी जायचं परत घरात गौरी ठेवून आणि त मग तिथं अ ते गौरीची गाणी म्हणायचं ते गौरीच ठेऊन
तरी मग गाणी
मला काय येतं नाही बा गाणी
अं पहिल्या जुन्या बायकांना येतात हा
लग्नाच्या आधी कुठं एवढं जायचं हे
होयच की
मंडळ का आमचं तिथनं जवळ नव्हता
हम्
त्यामुळ काय मग कधी तर गणपती बघायला किंवा आरतीला तेच जात होतो सोडा पण कस घरातच असायचं त्यामुळ काय ते ह्याला त्याला ते एवढा काही जायची सवय नव्हती
इंटरेस्ट नाही हा आणि ते पहिल्यांदा बघितलेल नसतं ते डायरेक्ट अंगावर पडलं की पण गोंधळसारखं होतय
तरी सासूबाई त्यांना मदत करत असतील
तुमचं काय नसतय त्यामुळं तुम्हांला एवढं काय वाट नाही अस थोडं थोडं आवरून यायला ते राहिलेला पाठी मग त्या करतात सगळंच करायच म्हटलं की जॉब पण आणि ते पण म्हटलं की होत नाही नाही नी
होत नाही आणि त्या माग सपोर्ट असल्याशिवाय जॉब पण जमत नाही
जमत नाही म्हणा घरात कोणतरी लागत त्या म्हंत की होत नाही हो सगळं
नाही होत आणि त्यात आता अजून तुम्हाना काय बाळबीण नाही त्यामुळेच
हो त्यामुळे आणखीन चालतय एक बाळ तेन झालं की मग सगळं करायचं म्हटलं कि लोडवते मग
ते लोड होतय
बाळ तेन झाल्यावर तस जॉब घरातलं होत नाही ते
हा
घरच्याच तर काय ती पण कामं करायलाच लागतात
हम्म आणि त्याला सोडून वर्ष दोन वर्ष ते का हालून चालत नाही.
हम्म ह. हा मोठा हो पर्यंत एक दोन वर्ष त हो पर्यंत ह काय करता येत नाही.
काही करता येत नाही आमचं त्याच्यामुळेच तर अडकले.
हम्म.
तुम्ही लग्न चा्स केली काय फार्मसी
लग्नाच्या आधीच झाल्या लग्नाच्या आधी पण मी तीन चार वर्ष जॉब केलाय.
हा हा ह मग हे तर आता शॉप तुमचं तुम्हीच टाकलं.
नाही नाही मी तर जॉबलाच आहे शॉप काय आमचं नाही आहे अजून
नाही होय.
हम्. टाकायचं म्हणलं तर पण कस जरा डॉक्टर कोणत मिळायला पाहिजेेत नाही. डॉक्टर असलं की चालतय.
ते हा.
कपड नि करता ते
होय.
वाटत नाही तर घातलेले पैसे तरी मिळणारं तेच नंतर मग का सगळं भांडवल अडकूनच पडणार.
होय.
मिळाले.
मग
आवर्त अवस्थेत लवकर
काय बनवल होत आज जेवायला
ह.
हॅलो हा.
आवाज
हा येतोय
भेंडीची भाजी डाळीच उसळ केलेली
हा ह
आणि
हम्म. ठेवू का मग
हां ठीक आहे चालते हा.